हॅलो. झालं जेवण?
झालं जेवण तुझ झालं?
बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनेक विचार केले आणि प्रेरणा दिल्या आवाज नाही यायला का?
यायला जेवण झालं म्हटलं तुझं झालं का?
हो झालं माझं पण.
आताच झाला थोडा वेळ झाला. जेवण मग हो कशी आहे तब्येत?
तब्येत बरी आहे बुवा तुझी?
एक मिनिट आवाजच नाही आला मला नीट हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो माइक चेक माइक चेक हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो. आवाजच येईना गेलता नीट आता येईला आवाजच येईना गेलता नीट
बोलना
झालं जेवण वगैरे कशी आहे तब्येत?
तीन. एकाच वाक्यात सगळं बोलतो काय?
एका वाक्यात नाही नाही एका वाक्यात नाही बोलत सगळं हळूहळू बोलतो ना दोन तीन वाक्यात
तेस्त मोठं झाल का जीवन कशीतो बी
नाही रे एका वा एका वा
आवाज येतो आहे का माझा
हॅलो! आवाजच कोण नाही यायला थांबू थांबू यायला आवाज सगळा.
नेटवर्क.
टू
हॅलो!
हॅलो!
नेटवर्क मध्ये आहे का हॅलो.
हॅलो आ आवाजच अडकू अडकू यायला.
आवाज येतय का? काय कर नस.
तुम्हाला याला का मग आवाज निघ.
हो.
मला कोण अडकू अडकू यायला कि म. थांबू थांबू थांबू थांबू येयला.
काऊन एवढा आवाज अडाकायला की.
हॅलो!
हॅलो! हा आता यायला बघा नीट हो आता यायला. काय करायले तुम्ही?
ह का नाही. तर चलोय अभ्यास वगैरे.
हो का. आभस चालू आहे.
मी काय नाही आता तुम्हाला फोनवर बोलायलो. फोन व बोलणं चालू आहे. अजून काहीच नाही बसू ना. हो. कार्याचे पैसे आले तुम्हाला?
आम्हा आले.
आम्हाला आलेच नाही अजून नाही ना.
वेळट टास्क पूर्ण कराव लागते तुम्ही लांबून लावता कुठल्या गोष्टीला.
अ हो लांबण लागायला लागलं. झाले आता होते कंप्लीट ते पाच दुसरं बी आलेलं पाच याचा पूर्ण कम्प्लीटच. कर लागते का.
हे आता पाचयाच आलं ना. म्हणजे पंधरा झालेच म हे सोळा सतरा वावा हे. अच्छा. तर हे पण कंप्लीट करणं लागते का. ह.
मग एकशे ऐंशी मिनट क कम्प्लीट कराव लागते.
पुरणे.
हा.
बर बर.
ते तीस कॉल केलेला तीस. कॉलमली स सिमेंट करता आले पाहिजे आपल्याला.
हा बर तस आहे का?
हम्म.
पूर्ण वीस जरी घेतले कॉल तरी पण पूर्ण करायला लागतात हो ना.
हो.
त्याच्यात झाले पाहिजे पूर्ण कंप्लीट.
वीस घ्या नाही तर मग तीस घ्या.
हो असं आहे क तीसवर बी आहे का.
विसोसईड टोटून पॉट.
हो का. ये जा. त्याचं तस अस असत्रवा हे वय. त्याच्या नंतर बघा लागेल किती मिनिट झालेत ते. हॅलो.
हां बोल ना.
हॅलो कला.
हॅलो.
हॅलो.
हा बोल ना.
आवाजच नाही्या आला तुमचा.
तुझा आ मला यायला म्हटलं माझं पण तुला येत असेल ना.
नाही मला आता येईनाच झालता म्हणून तर हॅलो हॅलो करतीये.
आता येईला ना.
हो यायला आता.
बोल.
हा. काय बनवलं होतं जेवायला मग तुमच्या मिसेस न. अच्छा.
भात खिचडी हम्.
खिचडी बनवली होती मग भात बनवला का?
म काय म्हणतात तर.
खिचडी बणतात ना एवढा चांगला पुलाव तरी म्हणा वेज पुलाव. खिचडी म्हनायली त्याला.
व्हेज पुलाव, व्हेज पुलाव असतो.
हम्म.
मग वेज पुलाव म्हणायचं नाहीतर खिचडी म्हनायचं भात म्हनायला लागले चव नाही आहे का भाताला ते.
वेज कुला वेजपुला असतो.
हो का तिनं बनवलेलं काय.
त्या वेळ आता खिचडी पुुलाव होतात.
ती खिचडी फुलाव आहे म्हणजे चांगली झाली ना आहे ना.
चांगली झाली.
चांगली झाली का भात म्हणल्याच्या नंतर चांगली नाही झाली.
हम्म. खिचडी खिचडी म्हणल्याला साधारण बरी झाली. पुला म्हला चांगली झाली.
साधारण नाही खूप मस्त.
काय?
खूप मस्त झाले.
हो का.
त्याच्यासोबत दुसरा मग.
पापड.
लोणचं.
दोनस.
हम्म अजून काय आहे कडी.
पजे पणजे
हो का. पाऊस आहे का तिकडं.
य ते ना पाऊस होतोय एकदा आता नाही सध्या.
आज नाही इकड पाऊस. आज इकड शांत शांत आहे पाऊसच नाही काल पडला.
आज दुपारी चांगलाच पाऊस झाला एककदा.
ह का. इकडं नाही झाला आज काल झाल तर इकडं ल झालता. भरपूर झाला होता. आज एकदम कमी आहे. पाऊसच नसल्यासारखा आहे आज आज कमीच नाही नाहीच आहे पाऊस आज.
मग एकडं झालं चांगलंच पोर्स.
हो ना. मग का चालू आहे बाकी.
बाकी फोनवर बोल ना तुझ्यासोबत.
ह फोनवर बोलला का दुसरं.
दुसरं काही नाही पहिलेच सध्या. प्रय खान र आहे बाबा
काऊन बा्पा काय
आता या टाइमाला काय खाणार आहे माणूस
पाातगन
पान खाईल गेन कसं खाणार आहे
गिन नाही भेटत का
नाही नाही
त्याला मग त्या पानपाट्टी वाल्याला म्हणायचं ना गिन बी द्या म्हणायचं त्याच्यात टाकून जरासं ते देते मग
बरं बरं विचारतो त्याच्यापे गेले की नाही त्याच्याप गेले तिला कॉल करतो
तसं करता का
हो
बर बर नाही मग त्याला त्याला सांग ते येत नाही मला गिन काम हाय ते तुम्हीच सांगजा
नाही नाही मी फोन करून देतो ना स्पिकर ऑन करून बोलायला होतो त्याला ठीक आहे
बरं पाणगीर म्हणलं की त्याला म्हणत काप कात टाक टाक म्हणतो जरास चुना टाक म्हणतो आमच्या इकडे त्याला गिन म्हणतात म्हणतो असचं
कात टाक की चुना टाक त्याला काय घोटाया लावतो ते त्याला बोलतो.
बरर
अ ना ते हते हम् हम
हम् बोलते बोलता आम्ही आज आम्ही काय खाल्ल पालकदाळ खाल्ली आज
हो का
हो
तस काय ते विशेष
तेवढे विशेष ते वहिनीला आवडते म्हणून नवीन प्रकारची तैनं बनवली होती
चांंगला पालक बस खाणं म्हणजे
हो लईच विशेष झाली ना आज
हम
ते डाळीना असा गठाळा बिलकुलच येत नाही तुरीच्या
काय
तुरीच्या डाळीने कटाळा बिलकुलच येत नाही लईच आवडते घरी तुरीची डाळ
आनला तुलेच दवाखाना
हो त्यात माह्या वहिनीला त लईच आवडते. उठलं की काय करू भाजी तुरीची डाळ
तुरीच्या डाळना माणूस गोर पडते.
हो म्हणूनच पडायली काय कीतीॅ तेवढी गोरी तुरीची डाळ नाहीतर मुंगाच्या वड्या
हम
बास ते खायाच दोडके
तुम्हाला आवडत नाही कधी.
तुरीची डाळ नाही आवडत मला ऍसिडिटी होते तुरीची डाळ फिक्की आवडते.
दुसरं काही करून खायचं.
दुसऱ्या कटाळा तेे करून खायचा.
आता वहिनी आली तर मग ते घोडं पाहून पाय दुखतात ना आता.
नाही नाही नाही घोडपाहुन पाय दुखायच नाही अर्ध सैपाक पाक करू लागत असतो.
दालच करायची मग अर्धा स्वयंपाक करूस पर्यंत.
फार तर जरी नाही केला तरी थोडाफार तरी काही ना काही करू लागतो.
थोडंफार करसोतर जे खायाचे आहे तेच करायचं मग.
ते हो ते जमते मणा.
आणि मग मग.
म्हण तेयक जर म्हणते मी नाही खास. एकदर मग ती मी नाही खात त्याच्याग त्याला आवडते ना तुरीचे ड मग त्याच्या मना ना.
ज्याला आवडत नाही त्याला म्हणाच कर बघ.
होव.
हम.